हॅलो आवाज येतोय का
हो हो
काय करतीय
अ झोपले निवांत आराम सुुरु आहे
माझा आवाज येतोय का
हा
हम्म हम्म हम्म
मस्त आवाज येतोय याच्या पण
हा आवाज चांगला येतोय
हा पण असं आपल्या फोन सारखा नाहीय
हम्म
गावाकडं जायचं काय करू घड्या कळाान गेलं
कधी जायचं तुला
आता एक वाजली
आता जायचंय
हम्म दोन तीन वाजता गेले असते पप्पाला विचारावं ला गल अगोदर
हम् हम् हम्
हो खरच आहे ख खर तई खर तई
हा खर हो तई आता इदां असतात ना झाडांमुळेळं
हा
मग बाकीे काय म्हणती
मी मानतो तुझ्या आशीर्वादने सगळं भारी ग
हम्म
एखादा जोक सांग मला
काय वाज तस
हात वा असते ग तू जोक सांगे का
तिथं शांतत पाहिजे इथं ग
हम् जोक्सग मगला जोक् सांग माजा कदा
हम्म जोको आहे आपलं जीवनच जोकू आहे
गडा आहे
ह् ह्
नाही बाबा सांग ना कदा मस्त पैकी मोबाईल वर बघून
नाही ना
मग काय सांगते
हम्म पेपर कसा गला
एकदम भंगार
कसं काय
अवघड पेपर होता आजचा सगळे त्यांनी जेईचे क्वेशचन टाकले होते
हा हा हा केमिस्ट्रील किती मग
काय दहावीस येतील रटतं
किती पैके शंभर
हो
एवढं कमी
हो कारण पेपरच मला नाही सगळ्यांना चुतीच होणार आहे
हम् हम हम् हम
जो सब का होग व आपना होग उसमे इतना क
हम्म हम् हम् हम्
हो
मग बाकी काय म्हणते आज कराटेला जायचं नाही का का मग
काय करायचं ग मला पप्पाला विचारावं लागल
हम्म मग माझा कॉल झाला पप्पाला कॉल करून
हम्म अरे गोष्ट काहीतरी सांग ना मला
इकड नकोस कुठ चालले कुठे चालले कशाला पप्पा गेले का?
काय माहिती बघ ते सांगते तुला
हम रेंज मधून जाऊ नकोस फक्त बाहेर,
नाही,
काय साक्षीचा न्यायचा काही न म इंटस्ट
काही नाही बाबा साक्षीच काय, सगळं बरं आहे.
तिथंच भर आहे बाबा
हम्म, भारी म्हणजे काय बघायचंय रात्री बारा एक वाजेपर्यंत जागायचं सकाळी बारा एक वाजेपर्यंत झो पायाच
आप आपणले बद नसिबध
हम्म पप्पा आहेत का?
हम्. घर पे भी हेै!
हम् हम् ह ह.
मम्मी कुठे
हा तिथं नेहमी च्या ठिकाणी
ह!
नेहमीच्या ठिकाणी त्यांच्या.
हम्म हम्म हम्म असंवय, तू स्वयंपाक कधी शिकलीस,
स्वयंपाक मी चौथीपसून.
स्टार्टिंग कशी केलीस,
तर त काय काय तेच नव्हतं सुरुवातीला,
हम् तुझी जर्नी सांग स्टार्टिंग पासून, बर फरत पसून हा.
ह ह पहिला. पहिल्या वेळेस सगळे जागोदर खिचडी पोहे असे नाश्त्या सारखे पदार्थ शिकल्या आ
हम्म ते येत मला.
नंतर भाज्या शिकले
हा हा हा
बाज्या एलरलीवर मग हळू-हळू चपती शिकले अगोदर
चपात्या ह.
होय,
आपल्या कशा यायच्या हम्न माझ्या बागल्या तर चांगला आहेेत
हम्म रेंज मध्ये जा ना?
रेंज मधेच आहे
इकड आवाज ब्रेक होतोय तुझा थोडा-थोडा
बर-बर जातो.
हम्म जा-जा
हम् हम् हम्, बोल,
हम्म तुला डिफिकल्टी कशामध्ये आल्या म्हणजे स्वयंपाकामध्ये असं
हा.
डिफिकल्टीज कशामध्ये आल्या तुला स्वयंपाकामध्ये चपात्यामध्ये म्हणा भाजी भाकरी
मला सगळ्यात जास्त भाजी मध्ये
होय ह
हम्म
ह चांगलंय बाबा भाकरी कशा शिकलीस.
भाकरी काय अ सोपे भाकरी तुला शिकायच्या का?
आह
तुला शिकायच्यात का?
हम्म शिकायचंच ना
हो मग पाचशे रुपये महिना आहे. माझ्याकडं
हो हो हो त्याच्यापेक्षा मी भाकरीच खा नाही
हो.
हा पैशे रुपये महिना क आठांना बघायला नाही
मो पोळ्या
आ
पोळ्या अक्षर चपात्या
चपात्या येतात. मला
हा तसलं भारताचं नकाशा
हा कसं का होई ना येतंच ना तंदूर म्हणून खयचं ग
ह हम
कडक होतात.
तुही रूच शिक ना मग
आ..
तंदुरुस्त शिकणार त्याच्यापेक्षा
हो ना शिकायचं आहे. ना आता हळूहळू
खरं तंदूर तांदळाच्या पीठाची असते. ना
हो
कशी करते काय की होती बघायला पाहिजे. एकदा
अ मावशी करते. बघ माझी
तांदळाच्या पिठाची का?
हा
कसं करते, विचार बरं त्यांना आपण करू.
विचाराव ला तिला अशात कॉलच नाही केला.
हम्म..
हम्म..
तुझी जर्नी कशी होती स्वयंपाकाची
माझी का?
हम्म
हे बघ पहिले मी चहा करायला शिकले. मग चहा करायच्या नंतर बघ मी काहीतरी रात्री मला भूक लागली
हम्म
हा आणि मग मम्मी म्हणली की मी क खिचडी करून नाही देणार
मग काय केलं तू?
करून खाव मग मी खिचडी केली फर्स्ट टाइम. आणि एवढी स्वादिष्ट झाली. ती खूप स्वादिष्ट झाली.
हो का?
हो सगळ्यांला खूप आवडली. मग तिथून मी खिचडी करायला शिकली. मग त्याच्या आधी मला येत होतं मॅगी पास्ता करता असं अशा गोष्टी मग मी पिझ्झा करायला शिकले होम मेड पिझ्झा पिझ्झा केला. अ ब्रेड पिझ्झा केला. अजून सँडविच खाल्लं बघा. पण ते केलं. अजून असेच खूप काही गोष्टीे, अशे शिकत - शिकत गेले. आणि मला अ खूप साऱ्या गोष्टी येतात, करता. भाजी - चपाती सोडून भाजी- चपाती सोडून, बाकी सगळं येतेय मला. बाकी विचार तू मला, काय? विचारायचं आहे ते.
हो. मग मला पण शिकव तू, ते. मी तुला भाकरी - भाजी शिकवते.
हम्, तुला काय शिकायचंय सांग, मला. मी तुला रेसिपी सांगते.
मला आ पिझ्झा.
हा, तर तुला चपातीचा पिझ्झा बनवायला शिकायचाय का? आपलं हे ब बाहेरून आणतोत, बेसचा.
हम्मम.
हॅलो.
बेसचा.
बेसच का? आपण जेव्हा बेस आणतो बाहेरून. तर ते समथिंग फोर्टी का फिफ्टी रुपीज ला तीन बेस येतेत बघ, आ. मग पहिले बेस घ्यायचा, बेसच्या वरती मॉनीज आणि पिझ्झा सॉस लावायचा.
हम्म.
पि ते दोन्हीला लावलं की मग, तुझ्याकडं जे आहेत. इन्ग्र्रीडियंट्स अ म्हणजे कॅप्सिकम, ऑनियन शिमला मिरची, कांदा अ मराठीतून बोलायचय ना. शिमला मिरची, कांदा अ अजून, जर तुझ्याकडे कॉर्न असतील मक्के, मक्का ते टाकायचं. अ ते टाकायचं. म्हणजे नीट असं टाकून घ्यायचं. त्या त्याच्यावरती मग हे टाकायचं. काय चीज. चीज टाकली. त्याच्यानंतर मग ते हे येतेत बघ. काय म्हणतेत तेला. हो. ऑर्गन, अ ऑर्ग ऑर्गॅनिक आणि अ चिलीफ्लेक्स ते टाकायचे, वरती. आणि जर तुझ्याकड, ओव्हन नसल. तर, कढई असल का कढाईमध्ये, अ प्लेट काहीतरी ठेवून त्याच्या वरती ते बेस ठेवायचा. मग ते दहा -पंधरा मिनिट ठेवायचं. मेल्ट होऊस्तर.
हम्म.
हा मग सगळं झालं की, होऊन जातय मग, पिझ्झा. होम मेड पिझ्झा. भारी लागतो.
कराव लागल मग खायला.
हा.
तुला होममेड पिझ्झा आवडतो का? बाहेरून म्हणजे बाहेर. बेस आणायचा. घरी केलेला का? बाहेर जाऊन खाल्ला, खायला.
हम् घरी केलेला.
हा. मेरे को
खूप मस्त लागतो तो पिझ्झा.
नाही मला नाही आवडत. मला बाहेर जाऊन खायला आवडतो.
हम्म. तू घरी केलेला खाल्ला नसशील ना?
नाही- नाही घरी केलेला, पोळी पिझ्झा खाल्लाय. फक्त बेसचा नाही खाल्ला.
हा, हा, हा, ह. एखाद वेळेस करू आपण. सामान आणल्यावर. ती किराणा भरल्यावरती करूयात.
ओके. डन.
हम
बाकी काय?
बाकी काही नाही.
हम्म निवांत हायस
एकदम निवांत तुझं सांग आता कसं चालू आहे? तुझं करियर वगैरे
मस्त तक चालू हायग
हम्म काल खूप मज्जा आली असल ना.
हो... कसला? धिंगाणा केला मस्त.
हो ना
हम्म
आपण शिवदाराच हलवला
हो...
अय, अई.. अई.. काय मग खोठो कायलीस.
काही नाही गं महादेव सुद्धा कंटाळले असतील काल आपल्याला.
हा.. साऊंड न्यायला पाहिजे होत.
हम्म थोडा मोठ्या आवाजात असताना अजून बारं वाटलं असत. पुढच्या वेळे जातानी साऊंड लेके जायंगे
हम्म..
काल गेल तो शिवधारा होता ना?
हा शिवधारा होता.
हा अजून कुठं? कुठं? गेलोत ग आपण बीड ला आल्यापासून,